हॅलो.
हॅलो.
नमस्ते, आवाज येते?
नमस्ते नमस्ते, येतोय.
हा काय म्हणताय?
काय नाही आवरल आता जेवण. बाकीच आता झोपायचं, तुमचं जेवण झालं?
हा आमचं जेवण झालं आताच झालं.
संडे होता त्यामुळ जरा उशीर झाला.
अरे हा बर बराच वेळ झाला क तरी म्हण रात्रीची अकरा वाजेला आले.
नेहमीच वाजतो एवढा वेळ होतो नेहमीच.
होय काय?
बाळ झोपला नाही अजून झोपायचं अजून. त्याला जरास कामात बिझी केले.
हो हो बीझी केलाय तेला त्यामुळं बोलायला वेळ मिळालाय.
अच्छा अच्छा अच्छ असं झालाय काय बर बर बर बर बर.
मी जेवन झाल काय तुमचं?
आमचं जेवण आता मघाशीच झालं बघा जरा थोडं बाहेर गेलतो.
ते कसं झालं अचानक आम्हाला दुपारी आता माझा एक लहान भाऊ पण आहे हो. मग माझ्या लहान भावाला आता लग्नात वय झाले ना. म्हणजे लग्नाचं वय म्हणजे लग्नाच वय झाल्यामुळे जरा स्थळ वगैरे आणि माझ्या सासूरवाडीतन पण थोडी मंडळी आली होती आज.
सहज माझ्या बाळाला आणि आमच्या घरच्यांना भेटायला आठवण येत होती म्हणून.
मग दुपारी त्यांच्या बरोबर थोडं जेवण वगैरे झालं. जरा बाहेर झालो. बाहेर पण गेलो होतो माझ्या मेहण्यासोबत थोडी गाडी घ्यायची ते ना त्याला एक गाडी सेकंड हँड बघायची फोर व्हीलर. म ते मेव्हणा सोबत जरा वाहन मेळाव्याला कुठं सेकंड गाडी चांगली एका बघण्यासाठी गेलो होतो बा म तिथे एक दोन गाड्या बघितल्या तर पसंद पडल्यातं. पण आता बघू पुढं काय-काय होतय ते आता.
ह हम्.
घेण्याचा विचारत आहे. त्याला पण घरात काय फोर व्हीलर नसल्यामुळे जरा कुठे याय-जायला पावसाळ्याच्या दिवसात बरं पडते ओ. मग त्याला सल्ला दिला कि पहिला तू सेकंडच गाडी घे.
होय.
म नंत तर मग तुला जर व्यवस्थित जमायला लागली तू चालावा लागलास नीट ड्रायविंग ड्रायविंग तुझं व्यवस्थित व्हायला लागलं की मग परत तू दुसरी गाडी चांगली घे.
हम्म,
पण ते असं केलेलं तसच ते बरं होते, जास्त पैसे क समजा चुकून माखून कुठं काय जर घास ली धडकली तर जास्त खर्च येत नाही जुनी गाडी असल्यामुळ.
हम्म,
नवीन गाडी असली की जरा आपल्याला आपल्या जीवाला लागतं ना.
हो हो.
त्यामुळ जरा म
आवडली काय त्यांना गाडी?
हा एक गाडी पसंत पडलीये, पण आता बघूया तेज काय काय कसं क असं बोलणं होतय. तेचा जर पैसा पाण्यामध्ये काय कमी जास्त होते काय विचारू, त्या पद्ध त्यानं जरा डील कराय चाल्लय बघू.
हाय बरं.
झालं तर करायचं व्यवस्थित.
तेच आमच्यात पण आले होते पाहुणे आज.
हां.
भेटायला, घरातले, माहेरची लोकं. म तेनी आज जरा, संडे असल्यामुळ जरा उशीर होतो. म ते कालची एकादशीमुळ म ते उपवास सोडायच्या आत जेवण
उपवास सोडायचं परत ते सकाळी जेवण प
आणि आमच्या सासूबाई घराबाहेर जातात आज.
अच्छा च्छा अच्छा.
बैठक असते ते आज तिकडे जातात. त्यामुळ मग ते
आच्छा च च.
आपाला द्यायचं अन ते बाकीच घरातलं आवरायचं ते जेवणा जेवण करायला उशीर झाला. ते पाहुणे पण आले होते, त्यांना पण जेवायला वाढायला उशिर झाला. त्यामुळं ते उशीरनच आवरलं. परत मग ती चार वाजता घरीय गेली त्यांच्या गावाला, त्यामुळ आज भर पुर कंटाळा आलाय.
कंटाळा बरोबर, न तेच त्यांना जे भावाच त्या स्थळाच चालल होतं ना, म दुपारी अचानक क माझ्या वडिलांना फोन आला. कि अस अस जरा संध्याकाळचा आज रविवारचा दिवस हाय. आणि संध्याकाळचा थोडासा टाइम अ जरा ऍडजस्ट होत असतील तर, आजच जरा ब बघण्याचा कार्यक्रम घेऊया. हम्म असं तसं, म तेच सांगतोय ना म मी पहिला आधी माझ्या मित्राला फोन केला. त्याला म्हणले एक त्या‌ आधी फोर व्हीलर अरेंज कर, आम्ही बघण्याचे कार्यक्रम करण्यासाठी चालोय.
हम्म.
म ते फोर ड्रायव्हर ते मित्र म्हणला तूम्हांला देतो लगेच या. आणि तुम्ही घेऊन जावा गाडी, म पहिला सगळेजण जायचं ठरलंच होतं.
हा हा.
माझ्या सासूरवाडीची मंडळी सुद्धा दुपारी तीन वा साडे तीन वाजता घरी गेली त्यांच्या निघून आणि ह्यांचा फोन आला. कि असं असं तुम्हाला अ ज हे काय नको आणि तुम्ही आणि तुमचे भाऊ दोघंचं या मग. सगळ्यांना घेऊन येऊ नका ते जरा त्यांच्या, ज्यांच्या ज्यांचं स्थळ बघायला जाणार त्यांच्या घराच काहीतरी बांधकाम चालू हाय.
त्यांनी एका बा बाजूच्या घरात छोट्याशा घरात राहतायत म जरा पाहुण्या रावळ्यांची अडचण होती तर आमची एक दोन चार मंडळी तिकडं आमच्या, जिथं बघायला जाणार आहे तिथं आसपासच राहतात ओ
त्यांना पण घ्यायचं होतं ना.
हा
मग त्यांना पण आम्ही घेतलं घ्यायचं होतं मग आमच्या घरचे सगळे. ते सगळे म्हणजे ते भर पूर हे होते हो. मग गर्दी होणार ना.
हो हो
म आता एवढी आठ-दहा लोकं जाण्यापेक्षा, मग थोडी जावी म्हणून मी माझ्या भावाला गाडीवर घेतलं बाईक वर घेतलं. आणि मग बाईक वरनं आम्ही दोघ जण गेलो. एक सत्तर ऐंशी किलोमीटर आम्हाला जायचं होतं. तेवढं गाडी डी वरुन गेलो. आणि तिथून माझ्या ब ब बहिणीची गाडी हाय तिथं. एक फोर व्हीलर. त्या बहिणीच्या गाडीमध्ये बसलो आणि मग तिथून गाडीतून गेलो.
म मुलगी आवडली काय?
हा चांगली हाय. हा चांगली हाय. मुलगी पण शिकलेली हाय. चांगलाय दिसायला पण बरी आहे चांगली हाय बघू आता पुढच्या गोष्टी कशा घडतात कारण कसं हाय भावाला पण आवडलीय चांगली हाय म्हणतोय आता बघू अजून जरा काय विचारपूस त्याची पूर्ण विचारपूस नाही केली पण जेवढं जाता मी येता गाडीवर मी विचारलं की त्यावेळी जरा चांग चांगली हाय म्हणतोय हम्म मग ती मुलगी आत्ता कुठेतरी जॉब करते वाटतं मग ते जॉबमध्ये ऑलरेडी तिचा जॉब चालू हाय मग तिला मी वि चारलं, तुम्हाला इकडं आल्यावर जॉब करायला आवडेल का? वगैरे म्हणजे आमच्या घरी आल्यानंतर वगैरे तर त्या म्हनल्या मला काय जॉब करायची इच्छा नाहीये मी आता असंच करतीये म्हणजे मनापासून माझी मनापासून माझी इच्छा नाहीये म्हणतात
नाही ह म्हणजे तिथं तेवढे कर करणार हाय.
हा म्हणजे आता स म्हणजे मी एक गोष्ट विचारली ना कि बाबा इच्छा आहे तर नाही म्हणल्या त्यानी असं म्हणलं हा
परत सासरच्या घरी आल्यावर नाही करणार असं म्हणतात ते
हम्म असं म्हणतात ते तच म्हणणं असं पडतंय मी असंच अ असं ट्रिक म्हणून विचारलं हो म्हणजे तुम्हाला इच्छा करायची इच्छा असेल तर करा किंवा नसेल तर नक
आवडलं असेल तर मग बघायचं. त्यांना पण आवडले का त्यांचा काही निरोप वगैरे
अजून त्यांचा काय आम्हाला रिप्लाय नाही आला पण अजून बघू असता आज तर आम्ही जाऊन आलो आता बघू कस कस काय काय होतंय पुढं त्यावर त्या गोष्टी बघायच्या, ठरवायच्या
हा
अजून तरी कसं आहे आम्हाला मुळात प्रवासाचाच जास्त कंटाळा आला तिथ तिथून जावा त्यांच्या गावाकडे जायचे रस्ते पण थोडे काम चालू होती.
हा.
काम रस्त्याचे काम चालू असल्यामुळ सगळ्या गाड्या वाहन त्यांन सगळ सावकाश हळू हळू त्यात धूळ उडली चांगले कपडे घालून गेलो तरी धुळी मुळ जरा आणि घाण झाली जास्त नाही असं काही तर मग ते अस लांबचा प्रवास असेल की थोडे अशा अडचणी येतात बघ.
काहीतर काहीतर होत असते. त्यात आता कस एकच दिवस मिळतोय रविवारचा तो पण मग ते सगळं धावपळीत गेल की मग काय कंटाळा त होता नेहमीचा जॉब चालू हम्म
तेच मी पण म्हणत होते तुमचा सुट्टीचा दिवस परत हे कुठ तरी गाव जाणं म्हणजे कंटाळतोय.
नाही नाही खूप कंटाळ येतोय आता पितनं परत आणि आमचं कसं आहे आता हे झाल्यानंतर परत आता मला मंगळवारी वगैरे बाहेर बाहेर आणि मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर फिरावं लागतं ते आणि प्रवास असतो. म्हणजे थोडक्यात प्रवास जरा जास्त होत आहे ओ
हो हो हो म्हणजे तुम्हाला आता सारखं बाहेरच पाठवतात का व्हिजिटसाठी
नाही नाही नाही असं सारखं नाही पण आठवड्यातून एकदा तरी मला जावं लागतच. फिक्स आता मागच्या आठ आठवड्यामध्ये जरा थोडं ऑफिस वर्क जास्त असल्यामुळ मी गेलो नव्हतो ना मग ह्या आठवड्यात आता मला मागच्या आठवड्यातला बॅकलॉग भरून काढण्यासाठी एक ते दो एक्स्ट्रा थोडं काम करावं लागेल ना वर्क करावं लागेल.
हो.
अशा पद्धतीने काहीतरी थोडंफार बघायचं. आं
एक्स्ट्रा काम केलेलं पेमेंट वगैरे मिळते काय?
नाही मिळते की एक्ट्रा तशा कंपनीतून पेमेंट मिळतच असतं ओ एक्स्ट्रा काम म्हणजे शेवटी एक्स्ट्राच वर्क झाला ना
हो हो.
त्यामुळ त्यांना ते द्यायलाच पाहिजे.
होय, द्यायला पाहिजे.
असा विषय ये.
आता तुम्ही जाताय वगैरे म ते कसं कसं करताय. मुलगा आता आणि बाहेर गेला आमच्या सासूबाईंकड तो अस करतोय सारखा
अरे बापरे म्हणजे आता इथं बसला होता तिकडे गेला काय?
हा म्हणजे ते झोपणार म्हणून आला होता.
हम्म.
म्हटलं कॉल करायच म्हणून मी जरा मोबाईल लावून दिला होता.
बरं.
पाच मिनटातच उठून.
हा.
बाहेर गेला.
निघून गेला अच्छा अच्छा अच्छ अच्छ बरं.
च्या आत्तुचा फोन आलाय तिकडे गेलाय.
अच्छा अच्छा अच्छा बरं. त्याज्या काय सारखं आगावपना चालू असते वाटतं.
होय होय भरपूर आगावपणा करततोय.
हा.
भरपूर आगावपणा करतोय हट्टी असल्यामुळ क नाय त्याचच ऐकायला पायजे दुसरं काय ते करू दुसरं
ले हे किथ द्यायलाच पायजे असं
हा म्हणजे त्याचच त्याचच ऐकायचं त्यो म्हणलं तेच करायचं असं. नाय तर किरकिर रडायचं आणि हे करायचं.
बर बर बर बर
काय करायच? अजून आता थोडं कळा लागल्यावर मग होईल व्यवस्थित.
हा बरोबर बरोबर खरं. बरोबर. एक मिनट हा मॅडम.
हा हा.